शे
कशा आहात?
मी मस्त तुम्ही?
आ
मी मस्त तुम्ही?
मी पण मस्त.
काय चाललय काय नाही निवांतय, तुम्ही जे जेवला की नाही?
नाय तुम्ही जेवला का? हम्म हम् हम् तेच की. अ फिराय जायचा प्लॅन केला होता.
हम्म कुठे?
सगळे आपले इथले सगळे सगळीच इकडे पनळा इकडं पनळा आपलं पावनखिंड बाकी इकडे तिकडं हनी
होय का हम्म तिकड कोल्हापूरला काय य फेमस आहेय ओ.
कोल्हापूरला फेमस तांबडा पांढरा रसा.
तसं नाही हो.
तांबडा पांढरा तांबडा पांढरा रस्ता परत काय फिरायला पन्हाळागड ह पावनखिंड हा.
आणि ते रंगकाळा तलाव ना.
हो रंगकाळा तलाव तो पण आहे काला पररात.
हम्म. खाऊगल्ली एक मी ऐकलय खूप तिकडची खाऊ गल्ली चांग फेमस आहे भरपूर.
हो.
हम्म.
इकडं तुला माहित आहे का राजेश्री शाहू महाराजांची नगर आहे कोल्हापूर नगरी.
हो ऐकलंय मी बरोबर. हम् तू कधी जाणार आहे मग तिकडे.
एक दोन तीन दिवसा नंतर जायच म्हणतोय.
होय हा ह ह चांगला आहे ना म. फिरायला गेल्यानंतर मनप्रसन्न.
हो मग काय आपलं हिर ती आणखी किन आपला बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा आहे.
हा. मी म्हणजे जास्त तिकडे गेलेली नाही ना अजून मग मला एवढं काय
वरर न तिनवा वातरण बितरणले जोलात आहे तिकडं पाहनखिंड बिऊन खखिंडला तिकं पाणी पडतं.
ह.
जोरात आहे आणि प्रत्येक दगडावणे त्यांची म्हणजे असं त्यांनी अ त्यांचं नाव आहेती म्हणजे
भारिका.
हा पाारी. तिथ निसर्गरम्य वातावरण आणखीन कोल्हापूरचं वातावरणच एकदम भारी आहे.
ह.
आणि तिकड पंचगंगा नदीला पण आता मोठ्या प्रमाणात पाणी विणी आलं होतं मोठ्या प्रमाणात वर. पाऊस चालू होता आपला चांदोले धरणाला त्याच्यामु पंचगंगा नदीची वजरा पाणी पातळी वाज जरा वाढली होती.
हा-हा-हा.
कर.
हा बाकी मग काय जेवणार कधी हो तुम्ही.
जेवा थोड्या वेळान.
हम्म बाकी मग काय म्हणताय.
काय नाही तीच म्हटलं तुला विचारावतो येणारस का नाही.
बघूया ना सांगते की बाकी आता यात्रा असेल ना बेंद्राची तुमची.
हो यात्रा आहे की.
काय काय असतं तिकडं म्हणजे?
बेंद्रला काय हे बाबा बेंद्राला पाझिटिव्ह. हो नंदियात्रा असते नंदीयात्रेला कस असतंय मोठी यात्रा असते. ते आणखीन गाव पण तस आपलं मोठंच आहे.
हा.
आणि गावात काय पारंपरिक व दीडशे वर्षाची परंपरा आहे आमच्या. हम्, हेच कि चिकलाचा नंदी करते ती आणि देवालात नेऊन बसवती ते आणि त्या कुलदैवत असते आमचं ते त्याच्या पाठीवर ती बैलाच्या पाठीवरती बसलेल असतो आणि पाच दिवस सगळं सण असतो पाच दिवस काय बैलासणी आरामचा असतो. आणि पाच दिवसात ह्या बैलाला.
पाच दिवसाच सण आहे?
हो पाच दिवसाचा सण असतो पहिल्यांदा बैला पहिल्या दुस, पहिल्यास, पहिल्या दुसऱ्या दिवशी बैलाची. अ खणमरणी केली जाते.
हां.
आणि नंतर मग बैलाला दुसऱ्या दिवशी मग आपले घरचे धावने जे बैल असत. तर त्या बैलाची वाजत-गाजत आपली मिरवणूक काढली जाते. गावातनं, नंतर देवळातन त्याला फिरवून आणले जाते. हे अशी प
बेंद्राला अ बघ म्हणजे बेंद्राला बघ हेल्ला बैलाना म्हण किंवा वेगवेगळी चित्र त्यांच्यावर काढली जातात ना? आधी म्हणजे मी असं लहान असताना बघितलेलं सजवतात. त्यांना अ
सजावट-बिजावट तेच कि बेंदूर म्हटल्यानंतर बघ बैलवाला त्याच दिवशी आराम-विराम असतोे. शेत फिर राजागिरीे असतो आणि काय.
पण खूप, मदत खूप होत ते हे कणी शेतकऱ्यांना त्यांची ना पेर, रांगणी.
ते प पेरणीला म्हण. बाकी इकड कोलोणे-बिलवणी इकडे आहे ना. आता तोवर लय, लय प्रकारात आता कमी आलेय तस. अस कोकण साईडलाच आपलं भातभेतला होता ना आपलं. चिक्कल-बिककल करायला आपल्या बैलांचा उपयोग केला जातो. नाहीतर काय आता लय जास्त करून इंधन यंत्रणा वाढलेत. त्या पेरणीच्या, पेरणीच्या.
पण तसं म्हणायला गेलं तर ते राहनात काम करायचं कमी आलंय पण मग ह्याच्यासाठी दुध-दुधासाठी म्हण किंवा हे जे व्यवसाय आहेत. त्यांना म्हणजे त्यासाठी तर पाळतेतच की त्यांना बरोबर ना आणि आणि नंतर अ त्यांचं शेण वगैरे त्यापासून खत बनवली जाते. म्हणजे इत आता कस आधी जास्त कष्ट असायचं त्यांना. म्हणजे शेतकऱ्याबर रानात जायचं म्हण. किंवा कामा- कामाच. आता, हे सगळी आधुनिक तंत्रज्ञान आलंय. तेज्यामुळं इतकं काय, हे न. हा. स इतकं कष्ट नाही. आता फक्त माणसं कसं, व्यवसायासाठी म्हणजे दुधाचा व्यवसाय ज्यांचा असतो, त्यासाठी. किंवा खताचा व्यवसाय.
करून दुधाचं उत्पादन जास्तिचं जिल्हा कोल्हापूरचाच अ जिल्हा, जास्त करून दूध उत्पादनात आता अग्रेसराय. म्हणजे तिथे जास्त मोठ्या प्रमाणात, दुधा दुध, दु दही. अ विकलं पण जातं. विकरी पण केली जाते. आणि जास्त प्रमाणात तिकडं, दूध पण येत असतय.
हम्म. आता बघ की म्हणजे दूध उत्पादन एवढं होतं. पण, आता माणसं बघ. अ प्रोटीनच्या, म्हणजे प्रोटीन पाहिजे असतय. म्हणून, पनीर म्हन किंवा नंतर बाकी चीज आलंच की. हम्म. दही
तयार हो
हम्म. नंतर गोर- गोड पदार्थ म्हण. आता कितीतरी पदार्थ दुधाशी आणि सग ह आता ही पदार्थ तर झाल्या. आपल्याला रोज चहाला दूध लाग त्याच्यामुळे मग्. हं, माणसं पाळत्यातच, मोठ्या प्रमाणात व्यवसा साय जर असल तर त्यांचा. आणि आता खत पण खतं पण बघ, अ जी ऑर्गॅनिकली ही उगवतो आपण. म्हणजे तुला माहेतेय का? की, फळ म्हण, भाज्या म्हण. ज्या ऑर्गॅनिक येतेत त्याला हे खतं पण, खूप महाग जातेत. म्हणजे अ न काय म्हणतो, आपण? नॅचरल बनवलेली. आता बघ, गांडूळ खत एक असतं. म्हणजे मी ऐकलंय असं. की, जे ऑर्गॅनिक हे असतय किंवा हे शेणापासून बनवलेलं. शेण पण बघ. ऑर् जे ऑर्गॅनिक उगवतो ना. भाजी पाला. जो मार् केटमध्ये. आपण जे साधी भाजीपाला घेतो ना. केमिकलचा, फवारण्या केलेला. त्यापेक्षा तो भाजीपाला खूप महाग असतो. आणि आजकाल तर, अ बघितलंस का? किती भेसळ चाललीय. म्हणजे पनीरमध्ये वा, हम्म. तर तशात.
लय प्रमाणातमही भेसळ आणि लय प्रमाणात आपल्या अ इंडस्ट्रीज म्हण आणि भेसळयुक्त पदार्थ असल्यामुळ. माण पण खूप मोठ्या प्रमाणात, आजारी - बीजारी पडायला लागल्याती. आणि काय, वाढत्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने, माणसा- माणसाच्या जीवनाला लई घातक पदार्थ, काय- काय, काय- काय काढाय लागलेत माणसं.
म्हणजे दु दुधात जर, दुधात जर आहे. दुध भेसळ असलं वीस टक्के. तर ऐंशी टक्के पाणी- बिनि मिसळून आपलं
आणि आता तर ते अ बघितलंस कुठलं तरी लिक्विड आलंय. फक्त पाण्यात मीस केलं की, ती दूध म्हणलं जातय. त्याला. असे कितीतर व्हिडिओ, व्हायरल झालेत. एफ डीयेनि बंद केलंय ते आता सगळं. म्हणजे अ बॅन णाणलाय त्याच्यावरती आणि आता तर बघ की किती मॅगी वगैरे किती पोरं खातात मॅगी बगी त्याच्यावर ते अन तर मॅगीमुळ तर तूला माहितीये का कॅन्सर होऊ शकतो असं म्हणजे हे केलेले मी आता अ एक दिवस पूर्वीच बातमी ऐकली की त्याच्यावर पण बॅन येणार आहे असं काहीतरी.
आता काय म्हणत बघूया कस कस आता काय.
हो हो नक्की बाकी मग काय ये. जेवण बनवले की नाही.
नाही अजून होत नाही तु जेवली का नाय.
हा मी जेवली सांगितले की जेवली मगाशीच.
हा हा हा. बाकी अजून काय शिक्षणाचं काय म चाललंय माझं चालू आहे की.
हम्म.
आता रिझल्ट बाकी आहे.
हा हा हा बाकी घरचे कसे बरे आहेत ना सगळे. हम्म माझ काय नाही बघ ऍडमिशन टाकलंय आता बघूया हा दहा म्हणजे त्यांचा मेल येणार आहे त्यानंतर मग जायचंय बघूया ना आता.
अ कुठ जाणार काय?
हम्म सांग तेकी नंतर तुला अजून काय फिक्स नाही हम्म.
बर बर पर्सेंटेज वर राहिल का.
हा म्हणजे टाकून तर ठेवलंय प्रोवि्हजनल सगळीकडं म आता बघायचं. कस कस होतंय त्यानं तर सांगेन तुला बरं मग कधी फिरायला ठरवलय तुम्ही जायचं?
दोन तीन दिवसानंतर जाविल म्हणलं पाहूनथंड आपल्या इकडं. तिकडं बघून या.
चालतय हा हा चालतय चालतय कळव मग मला परतन जातांना.
हम्म तिथली सगळी जागा यायला पाहिजे. की म्हणून म्हणलं तुला आपलं विचारावतो काय करते असं म्हणलं आत.
हा हा हा चालतय चालतय तुला करेन थोड्या वेळात फोन म सांगते चल मग जेऊन घे हा हा हा. चला चला बाय बाय.